हॅलो!
हा बोला की,
अ असं काय झालं माझं ते का येईना मग,
येईल की व्हॅलिडेशनचं पेमेंट कसं म्हणजे टास्क राहिला आहे का काय.
नाही ना हो काय पुढे बी जाईना आणि माग बी जाईन आणि उगाचच राहिले का ते,
लाही टेन्शन घेऊ नका येत दीदीचा आलं?
तर हम्.
माज नाही आल अजून.
ते हला दाखवते रेष तयाच ते, दाखवतय पण हम तेच की तसं म्हणजे निळा आणि हिरवा अस दोन्ही मिक्स दाखवायच आहे.
हा माझं पण तस दाखवते अजून आजचा मोबाईल घेजा जा. जा आज्ज लावून देतात जा. आजाला टॉमेंजेरी लावून द्या म्हणाव, टॉमेंजेरी मोठू पतू लावून द्या म्हणाव.
हे फोन फ्रेंडच टास्क ओपन झालाय माझा.
कोणाचा.
माझाच की.
झाला.
ह माझा हो पहिलंच हा......
हा हा मग कॉल लागतेय का त्यावरून.... कॉल होत नाही... ते मग पण होतच की कॉल लागत नाही ओ......
हा एकशे ऐंशीच लिम......
हा लिमिट पडते एकशे ऐशीच.....
कुणाकडे तरी? कसं करायचं?
अ
आता बँकेत जायला पाहिजे मला
नाही बँकेतच जायचं असं ह्याच्यातच ग्राहक सेवा केंद्रात जायचं नाही....
हम तर काय हो पन्नास रुपये हजार रुपये लाकून देणार पन्नास रुपये....
नाही जायच कारण पन्नास रुपयाे साठी आपण दिवसभर ते टासक करत बसलोय...
करत बसलोय आणि मग झालं तीन झालं दीडशे रुपये झाले....
बरं...
दश रुपयाला तास वर बसायला....
हा ए भैया योगेश दादाला फोन लागव कि... कसं.....
वर्षानने वर्षेच केलाय वाटते की याचे टास्क कंप्लीट झाले आहेत...
काय केला....
टास्क संपलाय..
ठीक....
कोण आहे कि ते माझं पैसे दिस ना पेंडिंग मध्ये पण दखवना...
हम वर्षां नाही केलं मावशीने केल्या आमच्या...
तुमचंच वय..
हा...
नाही मला ते एकदम पेंटिंग मध्ये पण असं दिसलं या... पुढे टास्क कंप्लीट झाला आहे पण...
हा म्हणजे त्यांच कॉलिंगचा टास्क पूर्ण झालाय पेमेंट दाखवन झालंय हो...
दाटा लोक वाहिण्याचं का....
म्हणुन आ....
काय होतस सांग...
काय नाय....
हम्म ह...
आता टस्क पूर्ण होऊन तरी पण त्यांचे एक लय दिवस झाले...
बा बा म्हणून अजून सुद्धा नाही....
हम तरी पण एक चार दिवस झाले बघा..
दाखवायला... कम्लीट झालं की ले दुसऱ्या दिवशी दाखवत नाही आपलं...
आा...
तिने आतापर्यंत मेसेज केला नाही वय...
केलता की काल पण केलता पर्वा दिशी पण केलता परत बोले... एक कर काल केलता परवा दिवशी पण केलता कि तिने ग्रुपला....
हम्मम केलताय काय रिप्लाय दिला नाही मग त्या वर्षात दिदी ना....
हम्म हम्...
सगळ्यांच पेमेंट... .. तर काय खुळापणा झाला.... हॅलो त्या दि जरा शान व्हायला पाहिजे होतो...
होय होय.
असुदे घ्या नशिबात
असू दया नशीबात येतंय येतंय त्यावर टाकायच टाकलंय नाय काय कोणी त्या ग्रुपवर
त्यावर ग्रुप वर कोण कोण टाकले तर कोण रिप्लाय देईना झालय.
हूं हूं
एक दाखवतय हा हिरवय एक आणि ग्रीन तसच दाखवत की मग पेमेंट ग्रीन मध्ये दाखवतय. आणि ते लिवल्याले हिरव्यात नाय भगव्यात पिवळ्या दाखवतंय. कुठलं म मग ते बरोबर आहे तेजा विषय नाहीये ते आत्ता त्याचा विषय
नाही येतय थोड्या वेळानी सगळ्यांचं व्हायला लागलेत पेमेंट सगळ्यांच त्याज
नाही नाहीई घेेत मग धावतोय मागे मग ते टाक ग्रुपला स्क्रीनशॉट मारून. नाही नाही डेमोला नाहीये. डेमोला पेमेंट नाय. आणि दाखव ना अहो एक दोन्ही पण भगव्यात दाखवतय.
डेमो आपण किती काळजी
आहि सोनाली ताई हॅलो
आ बोला की
दीदींचा एख दाखवल दोन्हीपण भघवच दाखवालय. भगवच दाखवा लागलय. हिरव दाखव णा होय एकाचं
येईल की येईल आता चालू झालय प्रोसेसमध्ये आणि ते दिदीच कॉलिंग ते पेंडिंग होत ते आलं का?
ना य
तिकडं वर टाक. तस सांगा की जरा दीदीला मामा कडन घे मामा कडन घे. ए म्या जरा मोबाईल दे हेला योगेश दादा ला फ़ोन करून बोलवून घेतल्या आणि काढायचाय तेवढ्या साठी रायलोय मी लाव तुझ तु फोन चालूय माझा हॅलो
हां बोला की
मग
हाय अजून म्हणजे फॅमिली आहे ना जवळ आमका रागावलाय करुन पेमेंट येणार हेंचा
हम्म येणार की,
हा हा बरं झालं बा सपल तर एकदाच धेनातन तर गेलं
काय माहित अ कसं असं पण होईल की आता निम्म्यांचं पेमेंट केलंय नंतर आणि टास्क रि ओपन झाला तर
प्रोजेक्ट अजून संपला नसला तरी पण चालतय सोडा करायला आता काय नाय
मला नाय वाटत खरं तसं होणार
हम्म हम्म
आता ओपन होणार नाहीत.
आता काय माहित.
हम्म. मी मेसेज करतो की थांबा ग्रुपला सपलाय की काय झालय म्हणून?
हा हा.
हम, म्हणजे काय नेमकं कळल तर.
होय होय.
ती वर्षा पण ऑनलाईन नाही वाटत बा.
काय ते?
ती वर्षादीदी ऑनलाईन नाही वाटतं.
नाही काय?
हम, ती रिप्लाय कुणाचच काय दिना म्हनल्याव नसल. तुम्ही ऑनलाईन असल. पर्सनल बघतो प्रश्न करतो मग. आला? बरं झाल. मग झाल काय व?
ह
हॅलो? हॅलो?
हां बोला की.
तुमचं आल?
मी नाही हो बघितलं मला मेसेज येत नाय, त्या हेच्यातनच बघाय पाहिजे आता कॉल चालू हाय ना.
हा कॉल चालू हाय हं. हो म्हणजे फोनवर त्याच हाय हे का?
हा त्यातच आहे, मग ते एप उघडाय गेल की ते कॉलच दिसतोय ना वर.
होय ते आहेच कि ना. मग आणि काय?
काय नाय बघा.
हो
निवांत.
घरी बसून तेवढं करावं का
जा आई दिते जा, हो आई दिते, मला घेऊन ये पाणी. आणि आता थोडं थोडं खाल्लंय ना, पोटाला आधार झालाय आता.
हम.
आता आई भाकरी करत्या, काकी पण कायतरी बनवत्यात मग जेवाय
चं, एकत्र फॅमिली आहे?
नाही नाही, दोन खोल्या आहेत, इकडं काका काकी त्यांनी असत्यात, म्हणजे बोलणं त्यांनी सगळं आहे. परत स्वयंपात तेवढा बाजू बाजूला मग कुठं पण खायचं.
हा ह ह टेन्शन नाही.
बोलत्यात ते सगळं आंघोळते न एकत्र ये.
हम् म म्हणजे त्यांना?
मुलच आहेत दोन्ही मुलगी नाही, म्हणून तर लाड आहे एवढा.
हा हा दोघीं दोघींच्या एक.
हा फक्त एक रगडा आनया सांगितलं होता, दोन दोन ते रगडापुरी एक भेळ भजी सगळं आणलं होतं.
मग काय जोराते.
म्हणून तर मी जाणार होते, राहणार नव्हतो, उगच सारखं राहकी राहकी काकी पण म्हणाले ना काकी. काम होत्या सोरेच्या म्हणून राहिली जाणार होती मी.
ते लोकपट आहे ग नाही.
हा.
त्या लोक पाठच माझं की नाही पहिला पंधरा झालती ना? त्याच अठरा रुपये आलत हां.
हा.
आणि नंतर ना मग आणि पंधरा कमप्लीट केलं. आता झाले पाच दिवस- त्याच पेमेंटच दाखवत नाही.
दाखव ना. ते विचाराय पाहिजे मग ग्रुपला विचारा की.
पंधरा पूर्ण झा तुला पेमेंट- बरं चुकलं असल तरी एक चुकलं असेल त्यातलं. पूर्ण पंधरा कस चुकतील?
अठराच रुपये आलते. पंधरा केलते त्यातले हां. आणि नंतर पंधरा केले त्याच पेमेंटच नाही. एक रुपय पण नाही.
ह ह. नाही विचारा ना म.
बघा की. चालतय. टायमिंग झालंय-
हा.
अ. पाणी आलय. मग नंतर करू तुम्हाला? किती झाले कॉल?
बरोबर. चार झाले असतील बघा.
बरं बरं चालतय. नंतर करत-
हम्म. हम्म हम्म.